ह ते पोरांचा म्हणून ठेवला म मी त्या म्हणत तो की आपलं जे कॉलेज आहे का नाही, तर ते जे आता फुकट आणि डिप्लोमा वाल्यांना कसं. थांबा लागत रे एक तास, त्यांचा काय उपयोग पण नाही थांबून.
कोण डीप्लोमा ते प्रोविजनल आल्यात ते?
नाही नाही, आता डिप्लोमाच कॉलेज बस वाली रे.
हम्म हम्म, हम्म हम्म, हम्म हम्म हम्म.
त काय कामच नसते रे, फुकट त्यांनासमध्ये थांबावा लागते किंवा बाहेर थांबावा लागते. कारण आपलं कॉलेज सुटल्याशिवाय तर बस हलत नाहीत. आधी बस सांगतो तुला सव्वा चार साडेचार हलायचा. आता लांब जाणाऱ्या बस शहाण्या पोस त्यात मी म्हण सांग तुला आता इस्लामपूर वरून जरी असे येत असली, ईश्वरपूर वरून.
बरं
पाच साडेपाच ला जरी निघाली बघकी दीड दोन तास लागते तरी झाला. आणि स्टॉप ते असल्या त्यामुळे वेळ लागते.
हळू हळू, ट्राफिक लागण्यान आपल्याला वाटतंय काय नव्हच.
अरे त्या मुळशान त्यांना घरात झाला सात साडेसात वाजता तरी म्हणजे दिवसच गेला त्यांचा
बक्की या आणि मग घरी येऊन करणार ते सकाळी नऊ लावा रे लगे
करायचं अन झोपायच, त्यांना अभ्यास कस सा करणार ते?
सकाळच्या नऊला कॉलेज शहाण्या काय करणार आहेत? अवघडच कि सगळं.
त्यांना या लागते साडेसात आठ ला ह्याच्यापशी त्यांच्या स्टॉपवर.
स्टॉप वर वय कायर र दिवस क नऊ ते पाच कॉलेज करून चुक केल्यात.
हा नाही मी काय म्हणतोय करूदेत खरं कुणासाठी कि बाबा बसवाल्यांसाठी काहीत सवलत पाहिजे किंवा नकोच. काय कामच नाही रे अस
नाही ना कसपण चार ते पाच चार ते पाच तर मला तर वाटते कधीच काहीच झाले नाही आत्तापर्यंत.
काय झाल नाही माझ्या तर बघण्यात सगळीच बाहेर असतात.
फक्त चार ते पाच फक्त सोमवार आणि फक्त बुधवार गुरुवार ते एलसीच असते तेथं पण फक्त हजे लावाय असते. तिथं पण काय
अरे ते पण शान्या करायला पाहिजे आपण कारण विषय कसा आहे त्याचा मार्क मिळणार आपल्याला शेवटी.
आणि त्या थर्ड इयरचे पर्सेे पाळत
हा म्हणजे आपण ते सांगायला पाहिजे रे आपल्याला काय शिकवायचं ते.
असा विषय हाय होय.
म्हणजे ती मॅडमला मॅडमकडे काय आता आपलं रवी सर कसं होतं येलेलसिला रवी किंग तो काय करायचा कि बाबा योगात नुसता तो सांगायचा क बाबा तू ह क्लबला आहेस तू हे क्लब मॅनेज कर तू हे क्लब मॅनेज कर. त्या मॅडम कड तस फक्त मॅनेजमेंट आहे त्या क्लबचं. शिकवण्याचं तिच्याकडन नाही आहे ती मॅडम काय म्हणल्या तुम्हाला काय विषय अवघड जातोय किंवा तुम्हाला काय शिकायची इच्छा आहे ती तुमच्या वर्गाने एक एकमत ठरवा आता तुम्हाला हा मग ते तुम्हाला शिकवणार जे तुम्हाला पाहिजे असा विषय आहे तो एलर्जीचा यावर्षी आता आपल्याला जर शी बऱ्यापैकी जणांना सी कळाल नसलं
तर सी शिकवणार होय?
हा पहिल्या वर्षीच तर सी शिकवणार ती आणि मग ते जे शिकवले त्याच्यावरती परीक्षा घेणार म्हणजे टेस्ट ऑनलाईन थोडक्यात. आय एसी सारख्या आपल्या. ऑनलाईन किंवा लेखी काय असेल ती ते काय आपण होतोय पास त्याचा काय विषय नाही.
वय.
बॅक ठेवतच नाही काही विषय नाही त्याचा ते त्याचाच मार्क. खरं ते आपल्याला शिकायसाठी विषय आहे तो एलर्जी बाकी काय विषय नाय.
ते हे बघितलास काय काय म्हणत होतो आय एससी वन हेच डीएससीच.
नाही रे काय बघा ना काही
एस बाबा डी एस नाही असं काय टाकलं वाट सगळ्या वर्गासमोर दहा मिनिटं प्रेझेंटेशन द्यायचं पुर्ण वर्गासमोर दहा मिनिट.
अठ
होय प्रत्ये प्रत्येकाने एक एक टॉपिक घ्यायचा.
हे काय दहा मिनटांची सवय लागल्या सोड आता.
ह आणि जाऊन पुढे सगळ्यांसमोर एक्सप्लेन करायचं. काय काय प्रेझेंटेशन मिळाल द्यायचं परत एक पानाचा रिपोर्ट बनवायचा.
बरं म्हणजे प्रेझेंटेशन तयार झालता काय पिपीटी.
होय का मा तसं काय तर मी पण असं फक्त वरच्यावर वाचलंय. काय आवघड च हाय बाबा सगळं.
म ग एकट्याला असले की हे वाटते
होय काय गेम.
काय होते सोड आता विषय कसा बोलायची काय सवय नाही आपल्याला सपनला म्हणजे .
तसं पण काय वर्ग आपला आहे वर्गाला कोण कोटला आपल्याला काय मला तर काय लाज नाही मी जाऊन बोलणार. फक्त दोघे तिघ काय असली की नाही मग सोबत मग काय वाट
हा म्हणजे तेवढंच हे होती रे आपला आत्मविश्वास वाढते.
अम दोघे तिघं जरा असले की नाही म काय शी होय आपलीच स्कूल हे . दोघं तिघांचा ग्रुप करा सांगायचा मॅडम दोघं तिघांचा करा एकत्र आणि मग
म्हणजे कसं सगळ्यां सगळ्यांचं होना नाही म्हणा एकटं एकटं वेळ पण जाईल हा तसं कायतर सांगायच आणि दोघं तिघांचं जरी झालं तरी असं निवांत होते ते सगळ्यांचं.
हो एक तारखेला
आय विषय कसा होते ग्रुप जर केला क नाही तर काय होते बोल त्यात पोरं खरे कोण बोलतात जेन जी बोलतात ते बोलतात जेन जी बोलत नाही का ती भित्यातच रे.
होय. .
म ती जी बोलत नाही त्यांचं हेच होत नाही त्यांना बोलायची भीतीच राहत्या शेवटपर्यंत.
शेवटपर्यंत म काय उपयोग जमत नाही मग.
ते ते पोरगा म्हणलं तसं पब्लिक स्पीकिंग पाहिजेच म्हणजे तुझा सगळ्यांसमोर आपला मांडता आला पाहिजे मुद्दा.
ते व्हय सिद्धेशचा मित्र.
व्हय नाही तसं खरोखर मांडता आला पाहिजे रे विषय आपल्याला.
होय नाहीतर का पेन हे.
हा आता तुला येते सगळं बरोबर आहे खरं तुला मांडताच येत नाय विषय. हा आणि ज्याला काय येत नाही खरं तो मांडतोय बरोबर असा विषय आहे रे. आता तुला सांगतो जेईचा विषयच आता आपला म्हणजे आपला झाल्याला विषय सांगतो मी. ह
बर
जेई बाबा मी जेईला काय अभ्यास केला नव्हता माया अकरावी बारावी माझा अभ्यासच काय नव्हता. जेवढं मला कळाल्याला त्याच्यावर मी बारावीचा हे केलं जे जे सी ई टी काय असेल. ह आणि बारा केल्याशिवाय तर काय जे ई सी ए टी देण्यासारखी परीक्षा नाही आहे.
होय होय.
हम्म म त्यात मी काय केलं मला जेवढं येते तेवढं सोडवलं बाकीचा आहे तसं म्हणजे मला काय येते ते सोडवलं बाकी सगळं हाय से बी सी ए बी सी केला तर मला पडला जे ई ला पासष्ट. आणि माझं मित त्याला ना अभ्यास करून त्याला असं आठ नऊ आठ नऊ टक्के पडलेत दोघा तिघांना.
अईये त्या
म्हणजे जी या आमच्या वर्गात ते टेस्ट मधेतीन त्यांना चांगलं मार्क पडाय भरपूर दोनशे पैकी एक शे दीडशे एकशे साठ एकशे सत्तर असं. सर आम्हाला सांगायचं बघा ह्यांचं हिंचं बघा ह्यांना जास्त मार्क पडत्याल तुम्ही शिक काहीच्याकंडे त्यांना असं पडल्यातआणि आम्हाला असं पडल्यात. असं बगागा विषय.
नाय आहे अवघड सगळा विषय रे.
जे आलय ते आपल्याला ह्याच्या्यात आणलं पाहिजे काय ते आपल्या जीऊ वापरता आलं पाहिजे जे शिकलोय ते. असा विषय आता मी जेवढे मला जेवढे ते ते शेवट पर्यंत मी सगळं सोडवतो. असा विषय म्हणजे आता मला जरा ह्यातलं थोडसच येते की बाबा बेसिक येते मला. आता काय रूट व वगैरे आहे किवा डेरिएशन वगैरे आहे मला काय बेसिक डेरिएशन येते म्हणजे काय वरचा स्क्वेर खाली घ्यायचा त्यो पॉवर मायनस करायची. हे सगळं येत मला बेसिक मधलं. आणि मग त्याच्यावर मी करायचो ते ते काढायचो आणि जे उत्तर मॅच होत माझ्या माझ्या बेसिक मध्ये आणि ह्यात ते मी हे करायचो. ती काय करायची सोडवायचे सोडवायचे उगचच एका प्रश्नावर भरपूर वेळ त्यांचा जायचा. त्यातलं पण त्यांचं निगेटिव्ह मार्किंग बरोबर चूक सगळ अभ्यास करून शेवटला चुकीचे उत्तर येते. असल त्यांचं सगळ झालत असा विषय. परत सिद्धून सांगितलं आज की कि एक पोर तेच कि तेनं म्हणल नाही वय एक पोरग होत दोन पोर होती एका एकाला सगळं येत होत म्हणजे स्किल्स वगैरे सगळं होतं खर त्याला मांडता येत नव्हत्या.
हा.
खरं एकाकडं काय म्हणजे फक्त तेवढीच स्किल होती त्याला मांडता येत होती. स्किल त्याला एवढी नव्हती जे पहिल्या व्यक्तीकडे होती कनी स्किल तेवढी ते त्माकडं नव्हती खरं जेवढी त्याच्याकड आहे त्याला तेवढी मांडता येत होती स्किल. हा म्हणजे मी एवढा एवढं काम करू शकतोय फिक्स हे तू पटवून देत होता. आणि पहिल्याला एवढं सगळं येत असून त्याला सांगता येत नव्हतं की मी हे करू शकतोय हे करू शकतो.
बर.
तिथ विषय होती
हम
सगळा सगळ वि आता फुटबॉलमध्ये बी आपल्याला तेच विषय हाय.
उंबट इली
होय.
येते लयी पण लयी घाबरून खेळतय.
हा खेळत खेळते खर शेवटला जराशा बारक्याच चुकिमुळ हे होतय आणि कसं होतय ते कसं जरा हेन पण मार खातय आपल्या उंची मण तब्येत मण
तब्यतीनें म खात्याने घाबरून घेते मला तेच तेले घाबरून गे घाबरून घेते
तसं नाही त्यांना तसं हे पण आहे काय ते फायदा पण आहे तसा. कि ती जरा जरी काय झालं म्हणजे अ बॉडी बॅश डॅश वगैरे लावली ती फाऊल वगैरे मागू शकतात रे लगेच.
हा ते म्हणाय पडई बिडई नायी
हा आता मेस्सी नाही जरासा जरी आपल्याला पेनल्टीच्या आसपास धक्का लागला
हम्म.
ते ऍडवांटेज मिळते तरी त्याला फायदा असतोय त्याला. हम्म मग ते त्यांना फक्त वापरता आला पाहिजे ते विषय आहे रे आपले जे ते आहे की नाही कमजोरी त्याला आपल्याला वापरता आली पाहिजे सरळ.
हम्म पण ते लेई घाबरून खेळतोय मला तर त्याला लेई बघितले आहे म्हणजे त्याला एवढा फारके असं ते घाबरून
जोपर्यंत आपण त्या हिजावर मात करत नाही तोपर्यंत काय तुझं पुढे हो म्हणजे अवघड अस
होय ते पण आहे वय.
तुझ्या भीतीवर जोपर्यंत मात करत नाहीच तोपर्यंत काय उपयोग नाय.
त्याला कळाय पाहिजे आता रे काय बोलला.
हम्म. अरे खेळते ना उडल्या तालमीगंड काय हालं?
काल फॉर्म भरया म्हणला आपण.
हो बर आहे की फॉर्म म्हणजे काय ते गुगल फॉर्म सारखे देतात रे.
गुगल फॉर्म नाही आहे प्रिंट मून द्यायचे आहे ते जिमखान्यातवडतं. मला कुठं दे एक तारखेनंतर द्यायच्या आहे एक तारख दहा तारख एक तारखेला द्या.
चाल ते मग जाया उद्या वा करतो फोन मी.
चालते चालते ठीक आहे मग हा हा चालते.